कपडले हॅलो.
बोल की आवाज येतोय काय?
हां यालाय याला. य
नाहीरं.
तुम्ही दहा मिनिट कंटिन्यू चालू ठेवताय.
नाही दोन तीन मिनिटांनी कट केला तरी होतय की
माझं होत नाही अगं खरं.
कसं काय?
काय माहिती काय दहा मिनिटं म्हणजे कंटिन्यू चालू ठेवायला लागते माझ
आणि आम्ही तर काल दोन दोन पाच पाच मिनिटं बोलत होतो.
होय.
हं हं.
चालतय ना म्हणजे आपलं रेकॉर्ड जाते ना खरं ते म्हणजे किती सेकंद बोलल ते.
पठत.
मी तेच म्हणलं दहा मिनिटं कंटिन्यू बोलायचं कि कसं बोलायचं.
नाही आम्ही तर काल पाच पाच चार चार मिनिटच बोललेल जास्त नाही बोललो.
हां हां हा किती झालं तु जवळ
तरी ते काय कट होत नाही, आपण कट करल तवाच.
होय होय ते पण आहे घे.
हम्म पाचच झाल्यात काल.
हं.
हा.
आणि
तेपण आप पुण स्वतः करंल तेच फक्त मोजतंय, पुढून आलेलं मोजत नाही. म्हणजे? आता तू किती करशील ना आता तेवढंच. जरी मी आता तुला भा मी केला, तर ते धरत न्हाय.
काय अव घडच काढलंय बाई.
हम्म त्याआधीचच बरं होतं.
हम्म आधीच आपलं आपलं करत होत ते बर. तो कॉल लावायला कसं तोपण तवा अवेलेबल पाहिजे ना.
हां.
ते किती तीस करायचं आहेत ना?
तीत नाही, पाचच किमान पाचच करायचे आहेत वाटतं.
नाही पाच झालेत की आणि पाच आलेत, पूर्ण झालाच नाही टास्क तो.
अगं बाई असं हाय व्हय हे?
ओय.
मी माझंपण आता तुला कॉल लावलंय का नाही, हे आता पाचव आहे माझं.
तेच मी पण काल बघतलं, मला वाटलं पाचच असतील. करून बघितल, तर ते आता पुढचं कर म्हणाय लागलंय.
हा हा हा मग एक काच व्यक्तीला आपण मल्टिपल वेळेला म्हणजे कॉल करू शकतो
काय माहित, तेच माहित नाही ना, त्यात तर लिहितांना एका वेळेत तिला दोन करू नका सांगितलंय, मग काय?
होय.
होय.
काय सागूया अग, एका व्यक्तीला पाच पाच केल्यातच केल्यात.
तसं असतं त तरी चाललं असतं सर
बघ तिथं खर केल्यात अग सगळी म्हणजे
चालत असल तर करायचं.
हम्म. आणि काय?
काही नाही बघ, बाकीे काय चाललंय?
काय नई बघ निवांत, सुट्टीला गेली नईस?
गावीच हाय.
गावीच आहेस होय हम्म हम्म हू.
बाकी काय ऍडमिशनचं तेन झालं काय नाय?
बाकी ऍडमिशनच चालू आय बई, माझी कास्ट व्हॅलिडीटी कराय टाकल्या.
हम्म ह.
काय आली नई.
कुठ डी के टी ला? एम बी ए रिझल्ट लागला.
नाही न्हवं, आजुन लागला नई.
तुम्ही कशाला घेणार आहे नक्की?
माझं एम बी ए ला मार्क बघणार, म ग दोगी पेकी कॅम्पेर करून हाय काय नई, मग जीत अ‍ॅडमिशन भेटेल तिथ घेणाराय गं.
हा हा.
तुम्ही?
तुम्ही, मी नई आता मी हिकडचं घेणार आय आमच्या गावाकड
तुमच्या गावाकडं घेणार
गावाकडं नाही तर मुंबईला
हा मग चालतंय य
हम्म.
आन बाकीच्या स सगळ्या त्या मनाली, पायल वगैरे
सर त्यांना कोल्हापूरला चांगलं भेटलं नाही, तर मग डी के टी ला
अच्छा! ते कास्टमध्ये येत्या
नाहीच ना ते ओपन मध्येत, सानिका तेवढी कास्टमधे ये
हा हा तिला परसेंट किती हायत मग?
कुणाला?
मनाली त्यांना सगळ्यांना
सग पणनाच्या आतच आहेत सग
मग भेट भेटण्याची कमी आहे ग कोल्हापूरला तर कस हा
हाय असते ना मेरीट होय.
आणि कसं? कास्ट मध्ये असं तरी चालतय खरं कास्ट व्हॅलिडीटी पाहिजे.
तिथेच तिला म्हणलं तर बघा काहीतरी चांगली चौकशी कराय जरा जास्त पैसे घेतले तरी
होय होय चांगली चौकशी करूनच ऍडमिशन करायचं.
हा काय प्लेसमेंट साठीच कि बाकी काय का. करायचंय त
हो प्लेसमेंट सर्टिफिकेटक् का तिकेटीला पण कस आता नुकतच चाल झालंय ना एमसी ए त्यामुळे गॅरंटी नाही आहे की म्हणजे असं प्लेसमेंट भेटलच. कायम ज चालू आहे ना त्यामुळे
हा.
हम्.
ह्. म्हणता नसते ना म्हटलं चार पाच ठिकाणी तर टाक ून बघा कोल्हापूरला भेटलं तर भेटलं.
हा खर घरचे पण बाहेर लांब पाठवायला पाहिजेत ना ग.
आहेत की त्यांना कोल्हापूरला जावं म्हणलेत की चाल
हा म चालत तय आमच्या इथा आस नाही आमच्या च करा म्हणत्यात
मार्क चांगली पाहिजेत नाही त सगळया त्या पुण्यालाच येणार होतीत ग ते सी. इ. टी मुळ घोळ झाला सगळा
होय पुण्याला घेणार होतीत?
येणार होतीत न सगळी
हा, हा, हा, हा.
पुण्याला घेतलं तरी आता मग स्कोर कमी आहे भेटणं जरा अवघड आहे ना म्हणताना
भेटण पण आवघड आणि होय आणि पैसे पण लई लागतात अगं कमी पडलं की आणि तिथ कस टॉप कॉलेज मध्ये म्हणलं त्यांनी नायटी येट तेच्या अबावच पाहिजे
पैसे भरून घेत असतील ना ऍडमिशन
घेत्यात
हा तेच ना तेच त्यांना म्हटलं बघा जरा काय तरी चांगलं जरा आता काय हीत बी. सी. ए. ला भरतच होतो. मगं
नाई म्हणलं तर आता मग लाख फी आहे बघ आता एम. सी. ए ला म्हणली
पण सर तर म्हणनालेत ना मुलींना फी माप झाली मग काय माहिती आणि काय
अगं माफ आहे. ते कस आहे. माहिती ये काय? त तू कॉलेजमध्ये ऍडमिशन करायला गेलीस
हा
आणि त्या कॅप्रोन चालू होत्यात सहा कॅप्रोन मध्ये जर तु नाव आलं तरच तुला फी माफ आहे म्हणजे वीस हजार
अवघड आहे आता सगळ्यांनाच करा की म्हणावं माफ काय
जे सहा म्हणजे कॅपरॉन मध्ये जे येतील ना त्यांनाच ये.
मुलांना काय हाय तेवढे
मुलांना हाय तेवढच हाय. फक्त त्यांना कणय हाफ फी म्हणजे ज त्यांच इ एस डब्ल्यू किंवा असतात ब ते त्यांच
टाकलेत आता ए एस डब्ल्यू तेन काढायला झालं तर झालंच त्यात ना
हम् झालं तर झालं गे बघु आत अजून एम डी ए चा तुम्ही एम डी ए केलाय? नाही ना फक्त एम सी ए च.
हुं
हुं
यावेळी सगळ्या ना च कमी पडलेत कमी च आहेत‌‌ बई त्या हिला जास् तेन बग सत्यानव
हो ते सृष्टी फडतारे ना आठ्यानव येत
तेच कायतरी जास्त आहेत बाई. कसा अभ्यास केलता काय माहित, काय माहित बाई तेनच्या ग्रुप मध्ये सगळ्यांनाच आहेत मग‌ नव्वद - अशीच आहेत सगळी.
कुणाच्या?
वेदिकाला पण नव्वद आहेत बघ. अ अक्षताला पण नव्वद आहेत असेच आहेत त्यांनी सगळेच. हॅलो हॅलो
हा आता बग
ते लोकांना नव्वद आहेत अगं. तेच की
हॅलो
आवाज येतोय काय?
आ यालागलाय
हेच त्यांना सगळ्यांनाच चांगले आहेत मार्क.
हम्म, फर्स्ट शिफ्टवाल्याना कनी नाही सगळ्यांनाच जास्त आहे सगळ्यांना नव्वदच्या पुढेच आहेत. तूला किती येत ग?
चव्वेचाळीस
नाही ग कमीच येत कुठल्या शिफ्टला होतीस तू?
सेकंड
मी पण सेकंडाच होतो.
तुम्हाला तुला किती?
मला शहाऐंशी आहेत.
आम्ही तर सगळीच कमी आहे.
होय.
होय.
म, मालिला कितेत म?
मण्नालीला पण काहीतरी तीस काय कितीत, लय कमीत सगळीच कमी येत
काय ते आपल्या हातात नसतंय पर्सेंटाइल - ओरडल्या असतील की गं म हाह हाह
म्हणतानाच होता ऍडमिशनचा सगळा घोळ होणार आहे.
हो ऍडमिशनचा सगळा खरं घोळ होणारय
जरी प्रायवेटला घ्यायचं म्हटलं तरी फी त्यांना तर ढोल वगैरे द्यायला लागेल.
अगं लाख दि सव्वा लाख पाहिजे आणि एवढ्या प कमी पर्सेंटेजला त्यानी पण घेत नाही गं असं होतेय, पण त्यांच हे कमी होते ना?
हा कॉलेजचा रिझल्ट बघायच. सोडलायही नको त्याच्यावर ॲडमिशन द्यायला लागला.
हम. आता लैजण आहे कनी सहा मंंथचाच कोर्स करणार आहेत बघ लैजण
होय जरा ऍडमिशन भेटलं सगळी तेच करणार मग
हा आणि ते आणि बरा अगं. सहा महिन्यात आपल्याला ट्रेन करून त्यांनी प्लेसमेंट सुद्धा असतं खरं नीट निवडायचं बाई
हा ते एक महिने
पुण्याला गेलं की सगळं कसं हेच होत अगं गेलं तर नीट चौकशी करून हा ब प्लेसमेंट देताय काय नीट
हा तुमचं तुम्ही देणार असाल तर आमचं आम्हाला लावणार असलास ते तर लय अवघड होईल.
हा हो ते एक हाय बाई त्यांनी लावून द्यायला पाहिजे. त्याला जसं डिकेटीला म्हणजे कॉलेजला वगैरे लावतात तसं. हो अवघडच हाय बाई. आता एमबीएचा बघू रिझल्ट आता कि ते आणिकाय. काय माहिती बाई आता से आटेमचा आन्सर आल्या वाटतं. आम्ही काही फर्स्ट अटेमच दिल. फक्त सेकंड काय दिला नव्हता म आता येईल पहिल्या फर्स्ट वीकमध्ये येईल जूनच्या
हा.
एक बराय बाई टास्क.
ह
बरं दहा मिनटं झालं कट करते काय मी तू कर मग नंतर.